हम् हम्
आवाज येतोय का
हा येतोय हॅलो
हा बोल
ते एकजण मगाशी बोलत होते ना त्यांचा फोन आला होता मी काय कट केलं नाही म्हणलं राहुदेत वाजू देत म्हणलं मग त्याचा फोन कट केला नाही त्यामुळं हा त्याच्याशी बोलत होते हा हा मग महाराष्ट्राच्या बाहेरचे कुठले पर्यटन स्थळ बघितलेत का नाही
महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही मग ते हिला गेलतो वृंदावनला एक बालाजीला एक
होय
होय बदामी हंपीला
होय
हो इथं आमच्या इथं पण एक नरसोबाच्या वाडी आहे ना त्याच्याच इथं खिद्रा पूर म्हणे आहे खुद्रापूर म्हणून आहे तिथं पण महादेवाचं मंदिर आहे
अं
खिद्रापूर म्हणून आहे तिथं महादेवाचं मंदिर आहे तिथं महा म्हणजे जुना इतिहास ऐतिहासिक आहे सगळं
होय
होय तिथं बारा शिवलिंग आहेत
वाव नाही नाही पाहण्यासारखं आहे
कत्र दिसतात
हम्म ही पण छान आहे बघा भीमाशंकर पण छान आहे
हा भीमाशंकर पण छान आहे तिथं ओ नरसोबाच्या वाडीला बघण्यासारखं आहे आता नवीन मठ झालाय एक केंद्र झालंय ना स्वामी समर्थांचं
हा
हो आता बघण्यासारखं आहे भर
नरसोबाची वाडी हो तुमच्या इतनं जवळ आहे बघा तुम्हाला
हो इथून आमच्या इथून जवळ आहे. परत जयसिंगपूरला इथं गणपतीचं मंदिर आहे ते पण बघण्यासारखं आहे.
कुठला-
जयसिंगपूरमध्ये गणपतीचं मंदिर आहे.
जयसिंगपूरमध्ये-
हो जयसिंगपूरमध्ये आहे की गणपतीचं मंदिर-
हो इथून आम्हाला जवळ आहे जयसिंगपूर.
जवळ ये.
आम्हाला इथून जयसिंगपूर सांगली बरच जवळ आहे.
हा
खूप जवळचा प्रवास होतय ना.
तुमचं का?
हो परत इथं हातकणंगलेला राणी- हातकणंगले ला ते तर रामलिंगचं मंदिर, रामलिंग मंदिर आहे. तिथं महादेवाचं मंदिर आहे ना, म महादेवाची पिंड आहे.
होय.....
माहिती असेल की तुम्हाला? तिथे चोवीस तास- बारा महिने चोवीस तास कायम पाणी पडते मूर्तीखाली.
हा ते ऐकून होतं का पाहिलं होतं बरोबर बरोबर- ऐकून होते बरोबर-
हम म ते पण बघण्यासारखं भरपूर. तिथून मग कुंंतुगिरी आहे वरती धुळोबा आहे. तिथून बघण्यासारखं भरपूर आहे, कुंभोज ला छान असं वरती मंदिर आहे.
ऐकलंय बरं का बरंच ते हे ज ते पाणी पडतं ते ऐकलेलं बरं का-
हा इथं परत इथं बाहुबली आहे. बाहुबलीला जहाज मंदिर आहे जैनांचं. परते जैनांचं असं देवाचं हे आहे-
होय....
हो भरपूर बघण्यासारखं इथून फक्त घरातून बाहेर पडायला पाहिजे.
अं ह-
जरा बाहेर पडले की चालूच, आमच्या इथे इचलकरंजी मध्ये इथे म शिवतीर्थ बघण्यासारखं आहे. राजाराम स्टेडियम ला प्रॅक्टिस करतात, तिथं बघण्यासारखं आहे.
ते कोणतच अजून ह आहे ना तुमच्या इथे काहीतरी- अजून कायतरी ऐतिहासिक आहे बघा, तुमच्या इचालकरंजी मध्ये- काय ऐतिहासिक काहीतर आहे बघा- कुठलं ते ठिकाण आहे बघा-
नाट्यगृह आहे बघण्यासारखं-
हा नाट्यगृह एक आहे. हा बरोबर आहे बरोबर आहे.
नवसाचा गणपती आहे नदीवरती-
होय...
हो नवसाचा गणपती आहे. तिथं परत रेणुका माताचं मंदिर आहे.
होय....
महादेवाचं मंदिर आहे.
होय.
मध्ये महाआरती झाली ना आमच्या इथं-
हा..
सहा जून ला नदीवरती महा आरती झाली, खूप प्रमाणात गर्दी- प्रचंड प्रमाणात गर्दी होती.
होय.
होय ट्रॅफिक मधून बाहेर यायला अक्षरशः आम्हाला एक तास लागला होता.
तेव्हा काय होतं महाआरतीसाठी?
महाआरती असं ह्याच्यासाठीच ठेवलेली जी जो असं सहजच ठेवलेली महाआरती हो.
इचलकरंजी मध्ये प्रत्येक सण असा मोठ्याने साजरा होत बैलपोळा असू दे काही असू दे. सगळं मोठ्याने सहन होतात सज
तिथं का?
हो खूप गर्दी असते प्रत्येक सणाला काही ना काही तरी असते.
पण ते काय कशाच आहे ऐतिहासिक?
ऐतिहासिक इथं शिवतीर्थ बघण्यासारखा आहे आमच्या इथे परत राणीबागेचा इतिहास आहे.
होय.
होय नाट्यगृह आहे.
नाही-नाही-नाही तिथे जे कार्यक्रम होतात ना तुम्ही म्हणलात ते कसेच आहेत?
म्हणजे प्रत्येक सण आपले म मराठी सण असू दे किंवा प्रत्येक सणाबद्दल काही ना काहीतरी कार्यक्रम असतो. हो मग ते बैले बैलांची शर्यत अस असु दे नाही तर लाकूड शर्यत असू दे नाही तर ती कुत्र्यांच्या शर्यत असू दे. प्रत्येक काही ना काही दही अंडू असू दे काही पण सण असू दे.
अरे वा चांगलंय की.
हो प्रत्येक सणाला आमच्या इथं शिवतीर्थापाशी गर्दी असते प्रत्येक सणाला डीजे लावतात काय कार्यक्रम असत तो आज तो प्रत्येक सणाला असतेय. कोणता सण होत नाही असं नाही नागपंचमीला सुद्धाही सण होतात नागपंचमीला पण अ ते जे असते ना वारुळाचे वगैरे ते करून पोर डॉल बिल लावून सगळी मिरवणूक काढली जाते.
होय.
होय.
अरे वा.
हो बैल पोळा बैलाची पूजा करून बैलाची शर्यत अस्तिया.
ते बघण्यासारखे बर का.
हो इचलकरंजी पण खूप बघण्यासारखं आहे. बर गणपती गणपतीमध्ये तर प्रचंड अकरा दिवस कसे जातात आम्हालाच समजत नाही.
नाही आमच्या इकडे पण साताऱ्याला म्हणजे गणपती तर काही-काही ठिकाणी इतकं छान म्हणजे इतकं म्हणजे राधर काय ऐका ठिकाणी का मनीषा इतके प्रत्येक ठिकाणी गणपतीचं म्हणजे प्रत्येकजण गणपतीच च्या मूर्तीचं एक वेगळच हे असत ते आपण म्हणतो का नाही इतिहास कसा असतो तस वेगळाच इतिहास असतोय.
आमच्या इथं एक नट नवसाचा गणपती आहे त्यानी पण गणपती बसत म्हणजे मंडळाचा गणपत आहे. तो पण नवसाला पावतो ते तोच तर गणपती पूर्ण मोठा असतो आमच्या इथं कसं असतं पहिल्या दिवशी गणपती येतात ना त्या दिवशी सकाळपासून मुर्त्या असा शिवतीर्थ पशी लावलेल्या असतात.
होय.
हो मग तिथून परत डॉलबि लाऊन मग जिकडे तिकडं घेऊन जातात मूर्त्या त्याच्यानंतर लास्ट ज्या दिवशी गण जातात. त्या दिवशी रात्री म्हणजे सात काही सगळ्या मूर्त्या शिवतीर्थपाशी लावतात आणि रात्री सात ला मिरवणूक चालू होत्या.
होय?
हो. प्रत्येक मंडळाचं प्रत्येक म्युझिक सिस्टम असतंय
होय?
पुढे म्युझिक सिस्टीम परत पाठिमा गणपती मग तिथं पोरं नाचत असतात मग परत त्याच्या पाठीमागे परत म्युझिक सिस्टीम परत गणपती असं पूर्ण असतय नाही नाही जवळपास म्हटलं तर चार वाजेपर्यंत म्युझिक सिस्टम चालू असत्या.
नाही खरं आहे आमच्या इथे पण म्हणजे ते हे असते कनी पथक ते झांज पथक वगैरे नाही का काय ते काय ते वाजवतात माहित आहे का खरं ढोल ढोल ते हे डीजे पेक्षा हे खूप छान डीजे पेक्षा हे चांगलं असतंय.
हो आमच्या इथे ते पण असतय भारी वाजवतात आमच्या इथे पथक आहेत ना आमच्या इथे पण.
हा.
त्यामुळे त्यानी माझं पण झालंय थोडंफार मी पण जात होते पण आता जरा बंद केलय.
होय का अरे वा.
हो ढोल वाजवायला जात होते मी पण आत जरा बंद केलय कामाच्या हे जान ते होत नाहीत ना त्यामुळे आता जरा बंद केलय.
मग आता जाणार काय ह्या वर्षी काय नाही?
ह्या वर्षी बघायचं चालू करायचं चाललंय आता बघायचं काय काय. जरा कॉलेजच ऍडमिशनच पण चालू ना ते वाजायला लागल ना तुम्हाला सांगतो कोणत्याच गोष्टीच भान राहत नाही.
नाही रहात खरंच.
अजिबत आपल्या साईट ला कोण आहे आणि कसं आहे वाजवायला पण मजा येत्या.
हो खरं हाय.
खूप माझ्या प्रमाणाच्या बाहेर मज्जा येत्या.
नाही खरं हाय.
ते मुडुळ असं आपल्याला बघताना वाटत की बाबा तेनी कसं बांधून हे कारण आपण ज्यावेळेस बांधतोय ना त्यावेळेस काही सुद्धा वाटत त नाही एकदम रिलॅक्स.
हो खरंय.
हाऊस येत्या वाजवायला ढोल ज्यावेेळेस आपण बांधतोय ना त्यावेळेस खूप मोठ्या हाऊस येत्या.
हे मात्र खरं बर का असं ते वाजवणाऱ्यांना खरंच हे
वाजवणाऱ्यांच्या अंगात तसंच सळसळतय रंग अंगात रक्त की बाबा कसं वाजवू आणि काय वाजवू.
काय प्रॅक्टिस असते त्यांची माहिती आहे?
होय.
मुली असतात
आणि बघणारी ज्यावेेळेस बघणारी लोक इंटरेस्ट दाखवतात ना त्यावेळेस वाजवणाऱ्यांना पण इंटरेस्ट येतोय.
हो आणि ते
बघणारच कोण नसलं. तर मग वाजवणारे पण कंटाळून जातात, पण ज्या वेळेस बघणारी अशी इंटरेस्ट देऊन बघतात ना त्यावेळेस त्यांच्या अंगात किती जोर असतोय बघायचं. ती सगळं भान सोडून किती जर थकलेली असलीत, तरी पहिल्यापासून जोमानं वाजवायला चालू करतात.
हे मात्र खरं आहे.
पंधरा पंधरा तास, पोरी कमरेला ढोल बांधून वाजवतात.
मुली, काय मुलींचं तर काय बोलायचं मुली म्हणजे
साडी वगैरे नेसून हां, प्रॉपर महाराष्ट्रीयन लुक असतोय त्याच्यावरती. मग ढोल बांधतात.
हो, मुलींचं काय बोलायचं. मुली म्हणजे ना खरंच च
आत्ताच्या मुली, भरपूर काम करतात. कुठल्या गोष्टीत, कामात मागे असं नाहीत. प्रत्येक गोष्ट ष्टीत, मुली आहेत प्रत्येक गोष्टीत.
हो, नाही खरं आहे. हो.
घरात असू दे किंवा घराच्या बाहेर असू दे
मुलांचा एक वेळ ठीक आहे, पण मुलीसुद्धा एवढं वाजवतात म्हणजे ना काय वाजवतात
पंधरा पंधरा तास बांधून चेष्टा नाहीये अहो, ढोल कमरेला बांधून. ते म्हणतात ना, जी मुलगी पंधरा तास ढोल बांधू शकत ते कमरेला आणि वाजवू शकते. ती काय पण करू शकता ज
नाही, हे मात्र खरं आहे. आता मुलांची ताकद, मुलीं ची ताकत फरक असतो का नाही. पण खरं पण मुलींना मानलं पाहिजे आणि मुलींचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात ओ. तरी सुद्धा, तेवढं त्या
एवढं, एवढं करणं शक्य नसत तंय. असं आपल्याला वाटतं की, बाबा हे नी कसं करतात पण ज्या वेळेस त्यो आवाज घुमते ना, त्यांना सवय झालेली असते. त्यांना पण त्याशिवाय करमत नाही नाही
नाही, मुली. नाही तर मुलींच तर हेच असतो ओ एक पॅशनच म्हणली पाहिजे, की बाबा पॅशीनेटली करतात.
पतक, ढोल सगळ्यात लेझीम म्हणा खेळा, खेळात पण मुली आहेत.
हम्, मुली कशामध्येही नाहीये. आ? आजकाल ते पर्यटन पर्य पर्यटनाचं हे झालं की नाही आजकाल बघा ट्रेकिंग वगैरे, ट्रे ट्रेक ट्रेकिंगला सुद्धा जातात मुली. मुली पर्यटनस्थळी ट्रेकिंग सुद्धा करतात, किती ट्रेकिंगला जातात. माहितीये?
होय, सगळ्या गोष्टीत मुली. होय, किती ट्रेकिं आणि रायगडला किती ट्रेक करतात? राजगडला किती ट्रेक आणि जास्त करून आता मुलींना पण गडामध्ये ट्रेक करण्यात इंटरेस्ट वाढलाय.
वाढलाय, वाढलाय आणि
एक मुलगीचा व्हाय व्हिडिओ व्हायरल झाला, ती नऊवारी नेसून ट्रॅक
नऊवारी नेसून ट्रॅक केला होता, बरोबर. कमाल आहे, कमाल आहे की नाही.
होय, कमालीच्या पोरी आहेत.
हितं हां आपल्यालां सांधही कोणं करतंच नां तिथे मुली तेथं आपल्यांला सांधही करूंन करतां येतं नाहीं हितं मुली खरंच म्हणे मानलं पाहिजे
घरं सामावूंन प्रत्येक प्रत्येक गोष्टं सांभाळणं पणं आहे नां.
हो मं मानलं पाहिजे म्हणजे कसं मुलींच हे खरंच डेडिकेशन मानलं पाहिजे त्यांना हे करतांत घरांत करतांत ते महत्वांचे आहे कां नाहीं, घरांतल्या पणं त्यांना हे करतांत मुलींना ते महत्त्वाचं हो हं कां नाहीं चांगलं प्रोत्सांहन देतांत चांगलंही करतांत चांगलं म्हणजे हे करतांत सु पुूर्त पणं हे करतांत घरांतले आंजकांल आधींच्या मुलींना एवढं करतं नव्हते सपोर्ट पणं महत्वाचं आहे, हं आंता ते ट्रेकिंग करंन कायं सोप आहे कां आपणं जे ट्रेकिंग बघतो कां नाहीं ट्रेकिंग करणं कायं सोप आहे कां आंजकांल सांगा बरं
होयं सोप नाहीं आहे आंजकांल
करतांत खरंच मुलींना मानलं पाहिजे
आणि माणसांला तितकं स्ट्रॉं
अगदीं बरोबर आहे, हे मात्रं खरं आहे.